हॅलो, गुड आफ्टरनून, शुभ दुपार. गुड आफ्टरनून, काय करताय.
काय नाही, बसलोय, जेवण करून.
अच्छा- अच्छा खूप उशीर.
बोला हां.
खूप उशीर झाला मला जेवायला, हा एवढच टाइम. अच्छा ऐका ना, मला तुम्हाला, एक विचारायचं होतं.
ह..
तुम्ही डेलीवेअरमध्ये म्हणजे अ फॅशन वगैरे कस, म्हणजे स्वतःला मॅनेज करता. हेअरस्टाईल. किंवा मग रेग्युलर मध्ये, कसे कपडे वगैर घालतात? फॅशन सेन्स काय आहे, तुमचा म्हणजे रोज? डेली रुटीनमध्ये, गाऊन वगैरेच वापरता, किंवा मग साडी, ड्रेसेस वापरता, त्याच्यावरती ज्वेल? कुठली वापरता? अच्छा रोज तयार होतात.
हा
्रेसेस वर आता सिंपल वगैरे जसा लुक असेल तसा हा मग मला तेच विचारायचं काय ना मला मी पण कन्फ्युज होते. काय डेलीमध्ये काय यूज करायला पाहिजे किंवा कुठं बाहेर जाताना कशा आउटफुट वापरायला पाहिजेत. मला थोडं सांगा ना? त्याच्याबद्दल. आता घरी, आपण टी -शर्ट वगैरे.
ते घालतो त्याच्यावर, तर घरी आपण घालू शकत नाही काही. कारण, आपल्याला घरामध्ये राहायचे असतात.
टी -शर्ट वरती काही नाही घालत आपण म्हणा. पण बाहेर जातना, किंवा एखादा घालू शकतो, कुठ बाहेर अ, का, कार्यक्रम ला गेले. काय गेले तर तिथं आपण कुर्ती ह
कुर्ती घालू शकतो मग त्याच्या म त्याच्यावर
काणातले
सर्व काही त्याच्या म्हणजे
मेकअप पण आपण नॉर्मल मेकअप
करू शकतो बाहेर गा गलीमध्ये कुठं कार्यक्रमाला गेले तेवढं मग बाहेर कधी फिरायला गेल असेल कुठे ग गेले असेल तिथं मग जीन्स टॉप कॉप टॉप वगैरे
अच्छा घालू शकतो त्याच्यावर आपण आपण आपली हेअर कस ठेवा जन् वर कस ठेवाय हेराई आपणो माझे काय झाले हेअर्स तेवढ फ्रिजी झालेले आहेत कुठच्यावर स करतेत नाही मला समजतच नाही कुठ ह हेअरस्ाईल करायला पाहिजे कंवा मग कुठ प्रोडक्ट युज करायला पाहिजे स आणि केमिकलचे पण एवढे प्रोडक्ट असतात तर हेअर वरती न
तर आपण घरचे आता घरच्या घरी आपण हे करू शकतो. त अलोवेरा ते लावू शकतो मग त्याच्यानंतर रोजमेरी च झाड येतं ना ते पण आपण पाण्यामध्ये उकळून त्याच स्प्रे केल्याने पण आपलं केस म्हणजे सिल्की वगैरे स्मथ होतात ते पण फायदेशीर आहे मग नंतर आळशी येत नाही का?
हा
ते पण आपण पाण्यामध्ये उकडून ते ज्वेल होत लावायला ते ला ते लावलं त्याच्याने पण बाल स्मूथ होतात. मग आता घरची मेहंदी आपण बनवू शकतो हॅबिकस वगैरे हे सर्व
अच्छा एक पावडर करून आवळ्या हो आ मी ह युट्यूबला पण बघित इंस्टा युट्यबला पण ूप ट्रेड चालू ये पावडर वगैरे स्थ वगैरे झाले मल आपोआ होन जे आणि त का सुफ्रीजी कर्ली हेअर असल्यामुळे कुठली हेअरस्टाईल करता येत नाही. काय होतं जीन्स घातली तरी एकच हेअरस्टाईल मागे एकोणी बधून द सिरम लावून वगैरे करू शकतो हा. खूप काही आहे पीठ वर घालायचं. हा ना ते समजतच नाही आणि माझं कसं कधी साडी युज करते मी सगळे य कर ना तर मग तेेस एवढे गळाला लागलेत माझे बापरे
हा
काय समजतच नाही आणि कसं थोडेसे हेअर्स व्यवस्थित असतील. तर आउटफिट किंवा आपण केलेली हे पण छान दिसते स्टायलिंग पण. केशस व्यवस्थित असतील तर स्टायलिंग पण व्यवस्थित दिसत नाही. हा, हा, त्यामुळे म्हणलं तुम्ही काय म्हणजे युज करता वगैरे विचारा तरी तुम्हाला
हम् थोड ज्यावरल मोबाईल का ना आवाज नाही येते.
हा आता येतोय का अच्छा. खूप काही आहे आउटपीड वर आपण सर्च करू शकतो, या आउटपीड वर आपण काय घालू शकतो. हा ते म्हणतात ना की, आपलं बॉडी शेप वगैरे कसं आहे ते बघून पण आऊट फूट डिसाइड केले जातात. अच्छा, बघायला लागेल आता युट्यूब वगैरे सर्च वगरे करून काय तरी हा फॅशन सेन्स पण पाहिजे. ए सेल्स पण पाहिजे थोडा नाहीतरी कशावर ही काही घातलं तर मग ते चांगलं नाही चांगल नाही वाटत. हो मग कायतरी जीन्स टॉप घातला आणि त्याच्यावरती वेणी घातली तर कसं दिसत ते
हा ते नाही चांगलं वाटत, जीन्स टॉपवर आता मोकळे केस वगैरे असं काही चांगलं वाटस वेणी तर काही नाही आपण घरी घालू शकतो.
हां वेणीचं काय
बाहेरत नाही चांगलं वाटत.
नाही वाटत बाहेर जाताना थोडस आणिकसं चार लोकात जायचं म्हणले तर, बेसिक कॉमन सेन्स तरी पाहिजे माणसाला.
हा
आसय
कसं करायचं काय करायचं ते पण माहित पाहिजे. थोडं ते चांगलं पण वाटत.
चांगलं वाटतं नाही तर काय मग ते एकदमच हे दिसतं. चांगलं वाटत मग ते लोक हसतात परत मग आपल्यालां अनकम्फर्टेबल वाटत. लोकांमध्ये गेलं की कसं आहे लोक हे जज नाही करत आपल्याकडे किती पैसा आहे, आपण काय कमलवत पहिले आपल्याकडे बघ ात आपली पर्सनॅलिटी बघतात आपले कपडे वगैरे बघतात ते व्य दिले तर मग त्या पर्सनॅलिटी कशीये, काय
त्याच्यावरून
तेच बघतात लोक पहिले, बाबा याची पर्सनॅलिटी काय आहे? हे काय करत हे विचारत नाहीत, पहिले पर्सनॅलिटी बघून आपल्याला बोलायला येतात, आणि त्याच्या नंतर मग लोक बोलाय कडतात किंवा काय करता, कुठे राहता? हे ते
केलं पाहिजे ते पण एक चांगलंय
कसंय आपण घरी राहतो दिवसभर त्याच्यामुळे, आपल स्वतःकडे लक्ष देण होत नाही, पोरबाळांमध्ये वाटतं की बाबा जाऊ देत तेवढं पोरांचं झालं ना आपण करूयात आपण एवढं झाल ना मग बघूयात,
बघया, हा
पण ते तसं म्हणत म्हण त्याचं आयुष्य निघून चाललं केला पाहित येते पण काहीतरी, हो तेवढं राहाला वेळण भेटत नाही कि रोजच्या रोज हेअरटाईल घालायला वगैरे प वेळ भेतो का? आपला सांगा बरं रोज पोरांचं वगैरे वेळ पण हा ते पण आहे अशा कामासाठी वेळ पण पाहिजे. थोडासा स्वःला जर ग्रम करायं असल व्यस्थित कराय असल ोाम पण काायला अस आपकडे असतो का तेवढा वेळ मिस्टरांना पाठवायचं ऑफिसला, घरच्यांच सगळ्यांचं बघायचं, पोरांचं बघायचं, म्हनल्यावर होतं का?
सर्व पाहावं लागत, तर नही शक्य होत.
नाही होत, आपण कस घरी असेल काय जॉब वगैरे करत असल, त घरच्यांच्या जीवावर पोर बार सोडून जाऊ शकतो. पण मग जर घरीच असेल तर जॉब पण घरूनच परत ते काम पण घरूनच, स्वतःला तयार पण करने ह्या सगळ्या गोष्टी ऍटे टाईम सगळ्याच गोष्टी हँडल होत नाहीत ना.
हा!
असय तुम्ही करता का मग जॉब वगैरे काही? नही जॉब त नाही करत आजून अच्छा कॉलेज वगैरे. अच्छा!
हूं!
चांगलं आहे ना म. चांगलंय म्हणल मग काय टेन्शन नाही.
हा अजून कॉलेज आहे, जॉब वगैरे नाही हे अजून काही. हा आमचं काय नाही होऊन जात.
हा तुमचं होऊन जात काही टेन्शन नाही. ते पण टाईम, तो पण टाइम काढावा लागतो नही प्रत्येकच गोष्टीला टाइम द्यावा लागतो. टाइम काढावा लागतो, त्याच्याशिवाय काहीच होत नाही.
हा!
तुमच्या फक्त म्हणण्याने काहीच होत नाही.
हां! कर न काहीतरी? त्याच्यामुळे आपण पण थोडा कोणी आपल्याना पाहत?
हा म्हणजे कोणी पहावं म्हणून नाही. पण आपलं, आपल काय ये आपण व्यवस्थित राहायला लागलो व्यवस्थित हेअरस्टाईल केलेली असती कपडे वैगरे घातले तर काय, आपनाला पण थोडासा कॉन्फिडन्स ये तो ना चार लोकात बोलताना करता की हा आपण या गो ष्टी चांगल्या प्रकारे करू शकतो, हा कॉन्फिडन्स येतो हो.
कॉन्फिडन्स पण येतो.
हा तो महत्वाचा आहे सगळ्यात पहिले तर.
आता मोबाईल हे आपण त्याच्यावर सर्व काही करू शकतो सर्च वगैरे तर
तर म्हणजे कोणाला विचारायची गरज पण पडत नाही पण नही-नही. त्याच्या मागे पण आता पैसे पाहिजे हो.
काय प्रॉब्लेम पण राहते?
होऊन जात करता, आपण करतो, करत राहिलो त.
हॅलो! हॅलो आवाज येत नाहीये का, आवाज येत नाहीे का?
हॅलो हा आवाज नाही येत ये.
हा आता येतोय का, तेच म्हणलं मला मध्येच आवाज कटल्यासारखा वाटला.
हा.
अ मग बाकी.
काय नाही.
तुम्ही कुठले कुठले प्रोडक्ट वगैरे यूज करता मग?
आम्ही प्रोडक्ट मामार्थचे.
मामार्थचे चांगले आहेत का त्याचे प्रोडक्ट म्हणजे हेअर. केसां साठी चांगले आहेत का केस हा केसांसाठी पण चांगले हे होतात हेअर मास्.
हे हेअर वॉश करून शॅम्पू लावून मग नंतर हेअर मास्क केला की आपले. केस आठ दिवसामध्ये दहा दिवसामध्ये चांगले होतात सिल्की स्मूथ. वगैरे फ्रीजेअर दिसतात ते दिसत नाही हेअर मास्क. कंडिशनर वगैरे लावलं पाहिजे आपण जर रुटीन आपली चांगली राहिली ना तर केस.
केस आपले चांगले जातात. अच्छा मग हे आपण प्रोडक्ट यूज केले. काय काही गोष्टी पण ना नाही ते गरम असतात ना हिट ना पण आणखीन खराब. त्यामुळे खराब होतात खराब होतात हो ते मामार्थच पण चांगलं आहे. बघेन मी आता ट्राय करेन मामारचे पण याकडे. मामार्थ चे कोणते मी ते युट्यूब. युट्यूबला एक दाखवत होतो सोनाज हरबल म्हणून तर मी त्याच्यात पण का. प्रोडक्ट वापरते आता सध्या मागवलेत मी आता ते सुरू. करणारे वापरायला खूप केस गळती होती माझी खूप. हा तर ते ना पण हे घरगुतीचे पण उपाय केले पाहिजे त्याच्याने पण खूप फायदेशीरले. चालं मी बघेन आ तर चालत येऊ का हो हो. चालतय मुणलं ठेव का मुलं करते नंतर आणखी बाय.
हां चालचं बाय.